हॅलो.
हम्म. जेवला.
जेवलो कि हम्म.
तर इंटर्नशिपच काय काय केलं.
इनटनशिप ते. शेवटी याच्याकड त्या सराकडेच जायचं म्हण
कोणत्या सरांचाकडं
वेर अ बोंबाबोंब सगळ पोरांच तर तेच मत आहे अ परत काय. हॅलो.
हम्म बोल कि.
काय कारल्यास काय.
ऐकायलोय तुज
काय ऐकाल्यास.
परत म्हणलास म ऐकाल म्हणून थांबलो.
काय ऐकायला लागलं अर काय बोला लागले मी ते तू ऐक असं दुसरंच काय तर कराला लागल्यास
काय करालोय नाही आहे मी
मग कुठलं बोलायला त्या लक्ष नाही वेळाने रिप्लाय यालय तुझा.
मी वेळाने बोलाला नाही आहे
कवा बोलले आता काय केली.
तू बोला तस म्हणून थांबलेलो
काय बोलाल तो.
हि भांडायची जागा आहे.
अरे मग काय करलयस तू बोलाली तुझा रिप्लाय कवा आलाय माहिती आहे काय तू तुझा टास्क करत असीलस तर सांग मला. तस ते टास्क तुझं ट्रान्स्क्रिप्शन पूर्ण कर मग मला फोन कर म्हण
इतन बॅग जात येतंय. जाऊन बघ बॅक येते का दुसरा टास्क करता. अरे बसलोय मी काय करायलो नाहीेये.
बोल.
तू ला विचारल मी इंटर्नशिपच काय केलास.
दिुबे सरकाडेच जायचं म्हणतात सगळी जण.
सगळे म्हणजे कोणकोण.
सगळी पोर.
म सरांना विचारलं आहे तिथे.
सगळं तेंच तेनी विचारलंत कालच.
हम्म हम. बघा ह कसं कसं काय काय करत किती म्हणजे कसं काय सांगलं का किती. महिन्याचे किती तासाचे असो काय?
असं काय नाही सांगायला.
कुठं चांगलं होतं तिथं बघायचं.
दोन महिन्याची म्हणले दोन महिन्यात अडतीसशे रुपये घेणार पस्तीसशे रुपये करा म्हणणार पस्तीसशे रुपये म्हणजे दोन महिने. प्रोजेक्ट पण आणि ते पण म्हणा.
पस्तीसशें मध्ये प्रोजेक्ट आणि म्हणजे बर आहे.
हम.
मग बघा की तिथेच कारण कॉम्प्युटर पण आहेत त्यांचे लॅपटॉपची गरज नाही.
अरे एक दहा जण झाली तर दहा कम्प्युटर आहेती हित.
मग काय.
किती आहेत.
आहेत कॉम्प्युटर आहेत जास्त हिकडं सहा सात आठ नऊ. आणि सरांच्या सरचा दहा अकरा बरोबर आहे.
पोर दहा च्यावर गेल्यावर काय करणार.
काय तर करतील तो त्यांचा प्रश्न ना त्यानी काय करायचं ते मॅनेज करतील थोड्यांना अ थोड्यांना सगळी पोरं काय एकदाम महिना नाही.
हम्म.
बॅच वाईज असणार प्रत्येकाचा टाइमिंग वेगळा असणार. हम्म. बघायचं कुठं चांगलं आहे तिथं जायचं? अ एवढ दोनच आहेत इचलकरंजीत.
होय. अजून आहेत ती काय चर्चेत नाही पण बघायला पाहिेजे.
शोधून बघा थोडेफार अजून जरा.
बघायला पहिजे आता काय?
ते कोल्हापूर सांगली म्हटलं तर लांब पडणार तुम्हाला कॉलेज जर कंपल्सरी यायचं असल तर येऊन. एजन करायला लागणार तुम्हाला.
हम्म होय.
हथल्याय तर हथल्या तर टायमानुसार ऍडजस्टमेंट होतात खरं.
हम्म. अवघड झाले.
बघयच आपल्या काय तर.
जायचं म्हणजे नको वाटतंय.
असं बर काय करणार आता.
तिथ जायचं थांबायचं करायचं. हो अवघड आहे.
टायमातच असं जायचं की तुला डायरेक्ट येऊन कामावर जायला लागेल म्हणजे तीन ते चार म्हणजे किंवा चार ते पाच मग तितन डायरेक्ट तू काम कर
काहि लवकर गेल्यात उलट
सकाळी घेणार नाहीत.
हं.
सकाळी घेणार नाहीत कारण सकाळी कॉलेज वर असतात त्या
अरे मग अवघड आहे. मग बाराला घेईल अकरा बारा एकला घेईल.
गेल कोण गेल
सर.
अरे सर कॉलेजवरच असतात दोन काय तीन वाजेपर्यंत त्याला लेक्चर असतात अकरावी बारावी मग अकरावी बारावीच लेक्चर असतात त्यांना
आता मग अवघड आहे कि ग पोर म्हणायलागल्य म्हणालागल्यात हावसन अरे हाऊस कुठं पण कसं नेऊन फेडल काय काळणाराय काय अवघड हाय कि सराला सांगताय ते त्या वेळी विचारला येतय इथल्या इथ असल्यामुळ आपल्याला बरं पडतंय अस तसं म्हणाल्यात सगळी
हे सगळं बरोबर हाय. पण सर अवेलेबल नसतात दिवसा त्यांनी चार नंतर येतात
तेच तेच
ते पहिला सरांसोबत सगळं क्लिअर करून घ्या आणि मग लावा
हम्म तेच करायला पाहि
हा तर मग कुठं बघितला तिथ बघा बाहेर
होय होय होय होय
हम्म
य असतय आणि काय नाही.
सगळ अवघडच आहे हे इथं जरा आधी सांगितल असतीत तर आधी हुडकून ठेवलं असत अचानक सांगितल्यात आता कस अचानक हुडकायचं सगळं
तापच आहे.
असू दे बघायचं हुडकायच
ते तर हायच
काय कराल्यात
ह लायब्रररीत आलोय मम्मी घरी आहे.
कमी आहे का त्यांचं आता दुखतेल तेन सगळं
आहे कि. दररोज अनोळखी वाढत भरून बसत्या
पर फॉलपला गेला काय सांगितलं
काय नाही काळजी घ्या काय नाही कामा मग गेलं तर चालतय म्हणालत ते म्हण
हा मग आता करतातच सोड पहील्यापसन
हम्म मग हा इथं कस हांय आणि एक व्याप हाय. ह त्याचं नाव ब कुल सर्वेज म्हणून हाय आणि साडेसातशे रुपये पूर्ण झाले कि वाउचर मिळतय वाढत म..... म ती कराय लागलोय सोड वैष्णवीच्या फोनवर करालोय
कशाच होते.
हा
कशाच हात पाय गरम करते.
अरे उचर आता सांगा ना
ते काय करायचं व्हाउचर.
उतरी घन का आहे. ते त्या साडेसातशे रुपये वउचर घ्यायचं मध्ये आता अमझॉनचे पैसे खाल्ल नाही आपण तसं, हम!
ह ह
हम्म विच थिंग राईट.
जरा लिंकडे प्रोफाईल का आहे ना तिथे जरा तिथे सर्च करतील इंटर्नशिप.
कशावर.
लिंगडिंगला
निगडीलान इंटरशिप आपल्या इथे नसताना!
आहेत असतात सगळ्या कंपन्या असतात निकडेनला.
ह ह
टाकून बघायचं असत्यात.
हम्म!
टाकून बघ.
इथं का नाही मुळं काय. मोळ माहिती आहे नव मोबाईल मध्ये सर्वे करायला त्यात. मोळ आणि अ ढबू मिरची
हा.
आणि यो काय फुटबॉल असते की नाही तो हातात घेतलाय दाखवलाय. आणि चमचा आणि खाली लिहिलंय विच थिंग इज राईट बिलो? द नेल्स इमेज आणि क्वेशचन मार्क द टाईप नथिंग इफ देअर इज नॉट अ नेल सिमंट. असं म्हणजे काय पाहिजे. हेे विचारली तरी.
कशात आहे ते नेमकं काय आहे.
हे ॲप मध्येच की,
त्या ॲप मध्ये होय.
हम्म!
काय तो असेल कॅप्चर वगैरे असेल.
विच थिंग इज नेल इमेज. कॅप्चर नाही आहे रे! ह राईड बिलो म्हणली खालीली वा. टाईप नथिंग इफ देअर इज नॉट अ नेल इमेज नेल्स इमेज. नेल्स आता नाहीच या नेल्स म्हणजे नख नव?
नेल्स नख काय आहे मोळा नेल्स म्हणजे मोळा काय
नल्स म्हणजे मोळ पण, ऐक कि आणि ते बॉल धरलाय की नाही ते हाताला बी एक